हॅलो.
काय करूरायली
काही नाही बसले.
किती प्रश्न झालेले याचे
भरपूर झाले. जी के चालू केलंय ना आता
हा का. त्या काहीच प्रश्न राहता काय मॅथचे सायन्सचे
म.
हा हा.
सायन्स बुद्धिमत्ता मराठी ग्रामर
ह हा. बरच लोनचं आहे मग हा अभ्यासाचा.
हा.
ह ह. एक घे ना लिहून घे लिहून चल.
त्याचा नाही झाला का अभ्यास अजून
चल निघ बाहेर चल निघ तू तू निघ बाहेर तेव्हा तो शांत बसलं उठ. त्याचा चालू आहे ना. दोन प्रश्न एक प्रश्नाचं उत्तर लिहिलं एक तास तासात एक प्रश्नचं उत्तर होतं त्याच्यवाल म ते एका ओळीत असून येतं एका शब्दाचा आसून येतो. दा पाणाचं आसन एवढा त्याचा स्पीडे.
मम्मी
मम्मी टि व्ही पाहतयी.
हां हां सरियलवर आहे का मम्मी.
हुं देव माणूस पाहतेय ती.
हां कां
हुं तो जीवंत जायला नाही ते पहु राहिले आता.
हां हां तो काय मरत नाही आणि मालिका काही संपत नाही.
तुमच्याकडे पाऊस झाला का?
भरपूर म्हणजे सुरुवात झाली भरपूर नाही झाला. पण गरजेय त्याची पडता झालाय आता होईल चालू. हा.
काय काम चालली?
काम काय नाही आता, शेंगा फोडायच्या. भुईमुगाच बी तयार करायचं. ओय
केव्हां टाकायच ते?
हम्म हम्म ते ते आव अजून महीना आहे त्याला बाकी.
हां हां म आता फोडून ठेवताय का?
हां, तयारी करून ठेवायची. पावसाचा अंदाज पाहुन, द्याचकी पेरून.
हां हां.
हम्म. शेतीची माहिती सांग की, हा. तुमची भरती कधीय आता?
अजून भरपूर दिवस आहे, सहा सात महिने अजून.
हां हां. हिस्ट्रीचे पण क्वशनहे का?
हम्म.
हां हां-
हिस्ट्री जॉग्राॅफी सगळे येतय.
ऑल हां हां ऑल विषय- बरये का. ते मागासचा क्वशन सुटला होता का मॅथ्सचा. नाहीं. मग त्याच्यात. त्यात ऑप्शनच नसेल ते.
काय मी चेक नाही केलंय. आता चेक- कराव लागल. बाकीचे दुसरे कले सॉल.
अंहा-
ते तर काय आलेले नव्हतेच. आला नां-
काय झालंय त्या फोनला. झाला का नाही रिपेअर?
हां आणलाय करून आता बरोबर म- पॅक करून आणलाय.
तिठू तू एक अक्षर लिहत नाही अगं. ऊठ नां किती निर्लज्जपण आहे तुझा. ओय अरे-
काही मारामारी चालय का?
तिचे कायमचे हेच त्यांच्या वाले कायमचे नाटक.
याय.
येडी जत्रा आहे.
अजून काही?
काय म्हणते अजून?
ह् ह बाकी सगळे? काय भाजी खालली?
झोपायला गेले.
हा हा. हा का. पाण्या पावसाच काही भाज्या वांग झालं का बटाटा? पावसाळ्याच्या ह्याच भाज्या भाझ्या वांग झालं का बटाट शेवग्याच्या शेंगा आणि वालाच्या शेंगा.
चालायचच.
रोजी गेली का आहे? अ.
गेली रोजीमगास नेऊन सोडली.
हा का.
हम्म ती जेवलेली नव्हती तिला घ्यायला आली होती तिची बहीण.
तीची बहीन घ्यायला आली होती का?
हम्म तेच म नेऊन सोडली.
तिची बहीण खतवेलच राहती, लगेच येती घ्यायला.
हम्म
हम्म.
ती क्लास मधून आली का पहिली इकडं येती लगेच शोधत तिला. नाही मी शोधला तिच्या याच्यात पण पेन शोधलाच नई त्याच्यात.
हा हा.
पाऊच मध्ये नई येतो. तो बॅगे बिगेत टाकला असे तो
केला गायब तिनं. काय ग हम्् का केलं काय तिने असेच माग नहीं टीटूची वई गायब केली होती, नाव टाकून लगेच बदलून.
तेच म्हटलं तिचे याला किचन होतं मोतीच मोतीच काढून आणायला लागत होत, मी पण गायब करायला लागत होता तिच मग कळाल असतं तिला.
मग आली असती विचारायला. तू घेऊन यायचा ना मग ती बरोबर आली असती.
मी म्हणायला लागत होता अगं त्या दिवशी मी पेन ठेवलेला तो तुझ्या यांच्यात आलेला तेवढं दे.
हम्म.
पण ती तेव्हा तिथं नव्हती ती, बाहेर जाईल होती ना हर्षूकड. हम्म.
हम्म ह. पेन कोनाचा. अरे या दीदीन.
मी चहा ना. मला लिहिता येत नाही दुसऱ्या पेननी म्हणून मी जाड पेन आणलेलं आहे चांगला. मला लिहिता येत धर.
जेल का ग्रीन कलरचा तू पायला का कुठ. हा तू पाहिला का कुठ? टेबल वर. कोणत्या? आपल्या. खाली हा. नाहीये हा म्हणतो. टेबल वर होता.
मग होता होता. आता नाही तिथं मग?
ठेवल असेल हं हं. नाही-नाही. कोण येणार? म्हणजे कडून येणारे उंदीर. कुडून येणार रे उंदीर. बा. बस म्हणजे तुला. गेलं हा जाऊ दे येवढे.
काय माहित?
खाऊ द्याना? बेडूक आला घरात.
होय-होय.
म्हणजे हो पहिल्या माजल्यावर नाही बेडक. पण दुसऱ्या मजल्यावर बेडक यायलागल्यात.
हा.
हं यांच्या तोंडातच उड्या मारायला पाहिजेत का.
हा तू बघा येऊ राहिल याला अभ्यास नाही करतायेत त्याला.
हा. मंदिरात कधी जाणार आहेत
आ.
कपालेश्वर ला कधी जाणारय?
जायचय.
हॅलो
जाणार रे ना.
हा हा आजच जायला लागत होत. आज सोमवार होता.
हं पाऊस होता त्याच्यामुळं.
हां हां
त्याच्यामुळे जात नाही आलं.
हं हं
आ
देव माणूस मध्ये काय झालं?
त्यांनी ते मुलं जीवंत केली ते मेलेले होते दोघं देवी शक्ती आणून. ते पाहून राहिले त्याच्या त्याच्यामुळेच विजय चालूय त्याचा. हां
हा हा तोच लय चमत्कार करतो. लोकांच्या मनावरून. परिणाम करतो काय? ओह मम्मी तु त्याला मारल होत ना? तोच जिवंत झाला. त करू हं ह
काय म्हणतो?
तो म्हणतो.
नम
गाय गाय गाय गाय ग बेटा आवर त्याला ह आहे अभ्यास हिला नाही अभ्यास. गेली आवर रे थोडं राहिल आवर.
सर आपल्याला अजून काही
तेच म्हंटलं काय चाललंय. हम्म ऍड आली ना आवाज वाढलेलाच होता. ऍडच जास्त होरत म्हणून.
हा
हम्म
मम्मीला म्हणा म घे जोपून आता.
मम्मी मम्मी टीव्ही पाहू राहिली.
हम्म हम्म तेवढा संपोसतर ती काय हिलायची नाय.
हम्म
हम्म
ती चारूच आणी तिच
हम
काय म्हणते अजून
अजून काही नाही आता करू का बंद
तेवढ याच काय म्हणत्यात त्याला त्या क्वेश्चनच आन्सर शोधलं किंवा लागलं काही तर
हा पोशन पाठवून दे मला तेवढा
हम् हे फोटो पाठवते ते स्क्रीनशॉट टाकते मी त्याच काहीतरी करून तेवढं करून ठेव हा हा हा गुड नाईट गुड नाईट